हा बोला.
हा आवाज येतय ना,
आं
हा आवाज येत आहे ना?
हो येतो येतो आता बघ आता ऍपमध्येध्ये ना असाच प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्हाला म्हटलं की प्रयत्न करत राहायचा बरं आता तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे?
सहा वर्षाचा.
अच्छा सहा वर्षाचा आहे तुमचा मुलगा तर तुमची मुल. तुमचा मुला कोणती भाषा बोलतो?
अ फक्त हिंदी आणि मारवाडी म्हणजे आम्ही बोललो ना तर तोच म्हणजे मारवाडी असं. ह इंग्लिशमध्ये आता कायय तो एल केेजी ला आहे ना? म्हणून त्याला आता जस्ट म्हणजे काय हे समजत नाहीये.
बरं आता तुम्ही विचार करा का तुम्हाला मराठी येते आणि तुमच्या मुलाला हिंदी येते. ते फक्त याच कारण काय असू शकत
हा म्हणजे त्याला ऐकायला तेच भेटतय म्हणून मी हिंदी बोलते म्हणूनला येतोय हिंदी आणि मारवाडी बोलते तर त्याला मारवाडी ऐकायला येतय. कारण मी मराठी इथे बोलत नाहीये तर त्याला त्याला येत नाही मराठीमध्येध्ये
हो म्हणजे आपण जेव्हा म्हणजे तेच ना त्याच्या कानावर शब्द पडत नाही आहेत.
हो.
मग जर समजा त्याच्या कानावर शब्द पडायला लागले तर तो बोलन
हो.
आणि आता तुम्ही जास्त महाराष्ट्रात राहिले तर तो मुलगा तिथं राजथान तांबला राहता आहे.
हो.
मग तुम्हाला तुम्ही जेव्हा महारा्रामध्ये परत येणार तर तुम्हाला असं वाटतं का की ब तो माझं म्हणजे बोलणं होईल किंवा काय?
हा होई ना.
ह ना.
हा हा हा बरोबर. हॅलो हॅलो.
म्हणजे हा बोला ना मला एक काही गोष्टीच्या आहेत ना म्हणजे अशा असं वाटतात. की ऐकणं म्हणजे आपण भाषे भाषा शिकण्याची पहिली पद्धत जी आहे.
हो.
ते जास्त म्हणजे जास्तीत जास्त शब्द कानावर
हो बरोबर.
हा आता समजा आता तुमचा मुलगा सहा वर्षाचा आहे. आणि तुमचं वय समजा आता तीस बत्तीस वर्षात पस्त किती आहे समजा.
नाही हा एकतीस
हा एक ते हा बरोबर. तर मग तुमच्या तुम्ही कमी वयात शिकले ना त्यावेेळेस तुम्हाला असं वाटतं.
हा
मग तुमचं मुलंग का नाही शिकू शकत त्याच्या मागचं हेच काय कारण असं तुम्हाला वाटतं.
कारण मी बोलत नाही म्हणून
ह.
ह ना म्हणजे मी मारवाडी किंवा हिंदीच बोलते. म्हणून त्याला हिंदी आणि मारवाडी येते पण मी मराठी बोलत नाहीये. म्हणून त्याला येत नाही हे ना.
नाही कसं असत का बघा तुम्ही अ घरामध्ये
हो.
त्या त्याशी मराठी बोलू शकत नाही.
हो
तुम्ही त्याशी घरामध्ये बोलू शकता का
नाही नाही नाही
हा मग याचं कारण मुख्य काय आहे त्याच्या कानावर शब्द पडत नाहीत
हम्म
आणि त्याही पलीकडे जर विचार केला जर समजा त्याच्या आजूबाजूला मराठी बोलणारी असते घरच्या पेक्षाही तर तो शंभर टक्के शिकू शकला असता.
हो हो बरोबर.
हा ह. ह आता अ म्हणजे समजा मुलाचा आपण संगोपन करतो त्याला लहानाचं मोठं करतो त्यावेळेस त्याच्या आई बाबा. भाऊ बहिणी नातेवाईक हे पडतात जर तुमच्या घरामध्ये कोण शिवे्या देणार असल.
हो
तर तो जर त्या संपर्कात आला तर काय होईल
तो पण शिकणार तो पण बोलणार म्हणजे तो पहिला ऐकणार मनांतर बोलणार असं
नाही मला तच नाही वाटत
हो
मला असं वाटतं का समजा तुमच्या घरामध्ये एखादा कोणी शिवा देणारा मेंबर आहे
हम् हम हम्म हम
ह आणि तो मेंबर
ह् का
म्हणजे आता समजा एखादा मोठा माणूस आहे बरोबर
हम् हम हम
तर त्या माणसानं बोलताना आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवावं आता तुमच्या सासरे आहेत किंवा सासू आहेत आधी त्यांनी बोलताना बाळा समोर त्यांच्या तोडून शिवी निघाली तर त्याच्यामध्येणाम काय होईल का हे मोठे आहेत आणि माझ्या आईला शिवी देतात तर हे बरोबर आहे
हो हो हो
म्हणजे शिव्या शिकणं हे लहान मुलाच्या शिव्या शिकण्याचं पण एक आहे ना हे एक एक एक कथ्याच्या माग एक वेगळं हे विषय शास्त्र असतं
हो
तो जर समजा बघ तुमच्यापेक्षा लहानाने तुम्हाला शिवी दिले नाही तर त्या मुलात हे करणार नाही पण मोठ्याने जर शिवी दिले ना तर तो शिकल तो बोल का कारण की तो समजू शकतो का हे माझ्या म्हणजे आईपेक्षा मोठ्या त्यांनी शिवी दिली त्यामुळे हे योग्य आहे
योग्य आहे हा बरोबर
ही गोष्ट आहे म्हणजे कधी कधी मी म्हणजे मी असं बघितलं की लहान मुलं खूप शिवाय देतात म्हणजे आई बहिणी होऊन देत आणि घाणगणशिवाय देतात तर त्या घरामधले मोठे माणसं अ स सुनेला म्हणजे त्या बाळाच्या आईला किंवा इतरांना शिवाय देत असतात त्याचा त्याचा परिणाम असत ते
हो बरोबर
म्हणजे ह्या गोष्टीच्या आहेत ना या लहान मुलांच्या का याच्यावर खूप परिणाम करतात
हो तेच त्यांना
तुमचं काम म्हणजे आता अ एक तुम्हाला विषय सांगतो मी ते राजाची आणि पोपटाची गोष्ट तुम्ही ऐकलं सर का एक राजा होता आणि त्याने पोपट पाळला होता.
हा हा ते लहानप्रमाणे हा मी ऐकलोय हा.
हा तर आता आपण म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये तसच. ह्या गोष्टी असतात ना तो राजा शिय द्यायचा म्हणून तो पोपट शिवाय द्यायला लागला.
दे हा बरोबर
म्हणजे तो विषय कसा असतो का तुमच्या संभाषणामध्ये म्हणजे आपण अ जास्तीत जास्त चांगले शब्द आले तर बाळ चांगलं बोललात जास्तीत जास्त शब्द वाईट आले तर त्या कान पडत पण जर समजा त्याच्या कानावर पडूनही तो चांगला बोलत असेल म्हणजे त्या म्हणजे त्या घरच्याचं त्यांना समजणार किं कोणतरी घरातले मो मोठी माणस असं बोलतात कारण मोठे माणसंच अनुकरण लहान मुलं करत असतात.
हो हो हो हो
ह ना.
बरोबर
हम तुम्हाला म्हणजे तुमचे काय अनुभव आहेत त्याच्यावर
म्हणजे तसच आहे अनुभव तर तेच म्हणजे सांगितलं ना. कि बालकांना आपण कसं शिकवायच असेल म्हणजे कानातलं ते वड जातो तसच ते शिकतो असं. किं लहानप्रमाणे आपण अ बोललो की वर्षाचं होत नाही त्याआधी आई बाबा दादा दाती आजोबा नाना नाणी असं आपण शिकवतो तो बोलतो ठीके मंतर थोडस मोठं झालं. कि म्हणजे खा पी असं कर सुसु कर पटी कर हे कर तो तो करतो ठीक आहे मग नंतर शाळ गेल्या नंतर ते अऍप्पल वगैरा क ख ग हे शिकवतात. मग तो असं बोलायला लागत असं
आता हे समजा जनरल भाषा शिकायची पद्धत झाली त्याची
हो
बोलीभाषा शिकताना त्याला तसं काही असं नसतं मला तर वाटतं का बोलीभाषा माणूस लवकर म्हणजे बाळ लवकर शिकत तर
हो हो हा बरोब हो बरोबर.
आणि जर तुमच्या घरामध्ये खूप सारे मेंबर असेल ना तर बाळा लवकर शिकत जर आई बाबा आणि दोघच जण असतील तर कमी कमी लवकर शक.
हो.
आपण जॉईंट फॅमिली म्हणतो ना.
हम् हम हम्.
जॉईंट फॅमिली जर असेल तर बाळ लवकरच शिकत.
हो बरोबर.
ह तुमच्या अ म्हणजे तुमच्या घरामध्ये काही ज्या गोष्टी असतात.
हम्!
त्या माझ्या घरात जरुर येत असतील.
हो.
आता मला कधी कधी हसू येतं लोकांचं कि ते लगेच दुसऱ्याच्या मुलाला म्हणतात की तुमचा मुलगा किती शिव्हा देतो, पण त्याच वेळेस त्यांच्या घरातला मुलगा सुद्धा पण किती घण शिवाय देत त्यांना थोडी माहित असतं.
हा बरोबर.
म्हणजे आपण दुसऱ्याना संस्कार शिकतो.
हं हम हम हम.
हा.
बरोबर हम्म. पण आता काय करणार ते म्हणजे काय असं आहे. कि आपण फोल्ड मध्ये नाही पडायचं आणि मला माझ्या मुलग्याला पण फोल्डमध्ये नाही. पडायचंय आणि जे समोरचे लोक आहे ना. त्यानच फोल्डमध्ये टाकायचंय की बाबा तुमची चुके अफ हे क ना.
हा
हम्म!
मी मला असं वाटतं की मी तुमच्या घरातला म्हणजे असं तुमच्या घरातला विषय बोललो का.
नाही नाही असं काही नाही मला प्रॉब्लेम हो हो.
हा. कसं का म्हणजे मला एक कसं वाटतं का बा आपण प्रत्येक जण आई असो किंवा वडील असो. ठीक आहे, मी तुम्हाला बाहेर कोणतरी आला थोड्या वेळानं कॉल तुम्ही पाच मिनटात मी तुम्हाला व्हाट्सअँप वर कॉल करतो.
हो काय दे नाही प्रॉब्लेम आता आ. मी उद्या करेलस ठीक आहे नाही उद्या करेल ओके.
कॉल करतो मी तुम्हाला फक्त पाच मिनट थांबा बस.
हो हो.
अर बोला.
हॅलो.